हॅलो बोला की
हा काय आवरलं काय?
नाही अजून चालय आवरायचं
हा हा गेली मुल शाळेला?
हा मुलं गेली की शाळेला एक मुल गेलीय एक मुलगी लहान आहे आजून हाय घरीच आहे ती.
हा हा हा त्यांचंच आवरू पर्यंत पण बास होते.
होय तेच की शाळेचा आवराच असते काळी सकाळी गडबड असते. डब्बा ह्यांचा असतोय हम्म
हा हा सकाळ सकाळी सगळ्यांच्या घरी तेच आता आवरावर आवरी होय हो हा काय हा हा हा चालेल स्वयंपाक वगैरे सगळं झालं का नाही
होय स्वयंपाक झाला.
दुसरी काम शिल्लक आहे.
हा बाकीची कामं आहेत अजून लहान मुलगी असल्यामुळे जरा वेळ होते ना
होय वेळ होते मुलाला लहान असल्यानंतर तर आणि जरा वेळ जर मोठी असल्यावर पटापटा आवरून त्यांना शाळेला तर घालवता येते.
होय
हम्म असं नाही हे करत म्हणजे लहान येेतल घ्यायचं थोडा वेळ बसता मग पुन्हा पुढची कामं करा. होय होय
मग एकसारखं काम आवरता येत नाही मग एक दीड वाजता ते सगळं आवरेपर्यंत हा
काहीच मका आणि तब्येत वगैेरे
होय होय आहे की बरी तुमची बरी आहे हा हा हा आमची पण बरी हाय. हम् तुमची मुलं?
चालेल. मुलं माझी गेली शाळेमध्ये सकाळी लवकर क्लास असतात ती लवकर जातात मी आता चालले
अच्छा तुम्ही पण शिक्षक आहे काय?
हा शिक्षक आहे चाललेय शिकवायलाच म्हंटलं कॉल करून घेऊया पटापटा
हा
हम् त्यात मुलांचं काय तयार करायचं डब्याचं हे एक प्रॉब्लेम
होय डब्याचे प्रॉब्लेम रोज काय भाजी करायची कळत नाही काय नाही
बाजारात गेलं तरी पण ते भाजीपाला किती महाग झाललय
होय पाऊ ऊस आहे ना एकदा पाऊस पडतोय एकदा नाही त्यामुळे भाजी सगळी महाग झाले
होय होय आणि मेथी वगैरे म्हणजे पालीभाजी तर किती हे झालेत वीस पंचवीस सगळेच ह पालेभाज्या हा द्या म्हणून होय ते जमत नाही नाही मग आपणाला हम्म अवघड हाय सगळं त्यात गवारी म्हणा गवारी वैगेरे म्हणा आणि त्यात तसं आणायचं म्हटलं तर प्रत्येककांची आवडी निवडी वेग
होय, आमच्यात पण तसच हाय मुलीला वेगळं आवडतय तिज्या आजोबांना वेगळंच आवडतय आम्हाला वेगळंच आवडतय
हा तेच म्हणा लागले की आणि प्रत्य प्रत्येकांच्या आवडीच करायचं म्हणते कि नाय तेवढं करू पण शकत नाही हा एकाच दोन भाज्या करू शकत ते म्हणजे काही खात नाही ते.
हा एखादी आमटी एखादी भाजी
हा घरातल्यांच एक वेळेस चालतय खरं मुलांचं डब्याच मग अवघडं हाय सगळं. हम्म, डब्बा हा नसल तर हा बरोबर हाय सगळा डब्बा परत. नको मला हे काय कोणती भाजी दिल्यास. हम्म, हा तेच कि
हम्म
काय द्यायच रोज -रोज मग समजत नाही.
होय, आणि रोजचा प्रश्न हाय त एका दिवसाचा पण नाही, हम्म
करायच म, हा मग कधीतर वेगळं काय तर दे म्हणतात खरं वेगळं काय द्यायचं मग टीचर ओरडणार असं असतय सगळं हम्म त्यांना वेगळं असणार सगळंच वेगळं असतय.
होय, आणि कडधान्य आजची पोर खायला नको म्हणत्यात ओ.
होय नको म्हणत्यात हा खाल्ली तर काय कसं फक्त मुगच केलं तर आमच्यात.
हा आमच्यात फक्त मटकी चालते बघा मूग खाल्लं गेलं ना जास्त कोण जेवायला बघत नाही, मग मी मुगा संग दुसरी भाजीच करत नाही कडधान्य पण थोडं तर पोटात गेलं पाहिजे की नको प्रोटीन असते ना भरपूर त्यात.
त्यात आणि मुगाची भाजी एक आणि मटकीची पण आवडते सोडा तर मटकीची ते नाई लहान मुलग्याला कस मटकीचे आमटी आवडते त्यामुळे मटकीचे आमटी अस त्या मग भाजी मुलग्याला मोठ्या मुलग्याला भाजी पण आणि आमची पण आवडत्या. त्यामुळे मटकीच पण असतय कधीतर खरं कंटिन्यू ते पण आपण देऊ शकत नई. मग मुलं पण म्हणतात हा रोज -रोज तेचं तस त्यामुळं लगेचं सांगतय मम्मी हे म्हणालत बघ मला आज आहे हेच डबा आणतय ते पण
हम्म हं
ह प्रत्येक मुलांचं काय काही नाही कायतर असतय
होय
हा मग क तर धपाटे वगैरे पण करून द्यायचं म्हणते कि ते कत त्याच्या हवामानामध्ये म चाल त्यांना
आणि ते डबायला चालत नाही धपाटे वगैरे ते कसं होते सारखं होते ना ते ते डब्याला चालत नाही ते गरम गरम खाल्ले
गरम गरम खाल्लं ह तेच की मग आम्ही कधी तर काय करतो ते करायचं असेल तर सकाळीच करायला घालते गरम गरम करायचं भरायचं त्यासोबतह दही द्यायचं खर ते पण नाही करायला बघते मग आणि कसं आता वातावरण जरा चांगलं नाही पावसाळ्याचं त्यामुळ
हम्म आणि भाज्या पण आता चांगल्या येई ना तो महाग आहेत ते आहेत आणि पालेभज्या सगळं आ तुन कुजलेला असतेव
कुजलेला असते आपण बघताना वरती चांगलं असते आात मधे बघितलं तर सगळं असं कुजलेेलंच असं
होय आणि ते फ्लॉवर मध्ये आळ्या ते ते नकोच वाटते फ्लॉवर तर
आणि सन पण नाही होत का हॅलो
हा बोला की नाही नाही पावसात पा हा पावसाळ्यात ज पांचट च असतात भाज्या
पांचट पण म्हणा आणि आता कस जरा औषध थोणे वगैरे करतात लगेच उद म्हणून हो दे त्यामुळे पण नाही ते लगेच लगेच होते ना केमिकल वरती वगैरे सगळं आता पिकवतात त्यामुळे नाही चवच सगळ
काय आधी डाळीची आमटी देन किती
छान लागायच आता आता काही नाही होय चवजलीली हा घला काय पण घाला हा अगोदर बिना मसाल्या चिकन वगैरे आमटी कसलं छान होत ते आणि पाणी पण आता सगळं खराब असेल हो जिथ नदीच कमी झाले होय
पोहर लगेच आजार पडतात
आजारी पडतात तसू आहे आणि दवाखान्या झाला पाहिभर तरी पण डॉकर बर होत नाही ड पणाने आपलंच काम करत असतात पैसे काढायचं
होय आधी हे औषध देऊन बघूया हे नाही झाल तर मग ह्याच्या पुढचं औषध देऊया
ह पहि तीन दिव दिस हा तीन दिवस बघू कमी आलं नसेल तर त्यांनी करताना तसच करतात घ्या
होय
क नाही आ तर दुसऱ हे करू मग तीन दिव येतात तीन दिवसांना काही कमी येत नाही लगेच थोडं फार येते मग पुन्हा दाखवायला गेल्यावर हा औषध बदलून दिले हे घेऊन या त्यात एक केस पेपरची फी किती असत्या हम्म हजार पंधराशे रुपये घेऊन जायलाच पाहिजे हम्म केश व पण हा पैसे लागतातच होय कारण केस पेपरच त्यानी किती केलेला आहे
हां
हम्म आणि सर्वसामान्य माणसाला एवढं परवडत नाही हो
नाही ओ परवडत.
हा त्यांचं व्यवस्थित हे पण असतय सोडा म्हणजे त्यांच्या हेज्यावर. सार सगळ
गरिबांना तर जमतच नाही आधीच हातावरच पोट असतय ते खर्च शाळा लई आता काय भयानक खर्च वाढलाय!
होय भयानक खर्च वाढलाय तर प्रत सगळ्याच गोष्टींचा वाढलंय हा.
हम्म.
शाळेचा म्हणा त्यानंतर शाळा करून प्लस ट्युशन म्हंटल्यानंत तर आणि त्याची फी त्यानंतर हा कोणत्या परीक्षेला बसल्या त्यानुसार त्या परीक्षेच
तेची क्लास त्याच फी होय लई अवघड सगळंय आणि परीक्षेला पण नाही बसवून चालत नाही हो का दुसऱ्या परीक्षेला बसवायला लागतयच कारण पुढच लय अवघड आहे सगळं प्रत्येक गोष्टीला परीक्षा हाय अता प्रत्येक गोष्टीला.
होय होय.
स्पर्धा परीक्षा बघितला क नाही ते जे ई नेट सेट काय काय.
सगळं सगळंच
हम माता थोडी
झाला त लहान मुलांना चालू झालय पहिलीपासून स्पर्धा परीक्षा आहेत. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना बसायचं त्यांची फी वेगळी त्यांची पुस्तक वेगळी. त्या परीक्षेचं क्लास वेगळं हे सगळं वेगवेगळं आहे. हे त्यामुळ सगळं
मुलं पण आता दिवसभर बिझी असत्यात अगदी पहिलीची मुलं सुद्धा
हा पहिली ची बी मुलं सुद्धा माझी पण घरात तेच आहे माझ पण मुलांच तेच आहे लहानपासून
होय
आयडियस बिडियास मंथन वगैरे
हम्म माझी पण मुलगी आहे बघा बीडीएस ला जाते सकाळी परत शाळा परत आल्यावर ते डान्स क्लास संध्याकाळी आठ स सव्वाठ वाजताात तिला घरात यायला.
हॅलो.
हल दुसरीलाय बघा आता.
पोरगी कितवीला हाय म्हटलं ए
दुसरीला आहे दुसरीला आहे तुमचा आवाज अडकालाय.
हा आता ते - - हॅलो. हा ते शाळेमध्ये आलेय दंगा चालूय. हा तेच शाळेमध्ये आलोय दंगा चालू आय म्हणून बाजूला आले आन परत.
हा हा. कुठल्या विषयाला शिकवता हे कुठल्या ह्याला शिकवताय?
हम् विदिशा. ह मग आता कस एक वर्ष बंद केलते.
हां.
आता कितीविलाय?
हॅलो आता मी दुसरीच्या वर्गावर आहे अगोदर आता दुसरीला शिकवते. हम् अगोदर कस स्किल वरती होते तिथे एक दोन वर्ष केले त्यानंतर ना मग पुन्हा हिथ आमच्या इथच कॉलेज होते कॉलेज वरती परत होते अकरावी बारावी म आता एक थोडेसे म्हंटले घरातले की हे करा म्हणजे मुलांना सोडायला आणायला हे होतय नी प्रॉब्लेम जरा घरातल्याना यावं लागतय सारखं
हम्म हं
थोड्या दिवस
थोड्या दिवस हा हा हा माझी मुलगी पण दुसरीलाच हाय.
हा हा हा कुठ ते म्हणजे स्पर्धा परीक्षांना वगैरे बसले.
आहो बी डेस ला बसले की
हा हा हा आमचे तर आता कंस कंपल्सरी केलेत. आमच्यात पण कंपल्सरी केलेत बघ टी डी एस मंथनं हम्म हूं काय तेच तर खर कंपसरी करायला नको त्या ज्यांना बसाय
सतराचा
पहिले त त्या बसूया. असं करायला पाहिजे ते पण सगळच पडते आणि हम्म
होय.
हा तेच की